मी तुम्हाला. ज्योतिबा फुले यांच्याबद्दल माहिती सांगू शकते का?
बरं बर सांगा ना मी ऐकायला तयार आहे.
हो ऐका मग.
एक मिनिट सांगते.
ते.
महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्णे नाव. ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी पुणे येथे ज्योतिबांच्या वडिलांचे नाव पुणे येथे झाला धिबाांचे वडिलांचे नाव गोविंदराव आणि आणि आईचे नाव चिमना बाय होरते ज्योतीबाांछे आजोबा शिरीबा गोरे माधवराव पेशव्याच्या रम परत सजावटीचे कामकाज करत असत. त्यावर पेशव्यांनी त्या पस्तीस एकर जमीन फुलांच्या व्यवसायासाठी दिली होती यानंतर फुलां च्या व्यवसायामुळे गोरे घर घराण्याला फुले म्हणून ओळखले जाऊ लागले आजोबाच्या मृत्यूनंतर. ज्योतिबांचे काका रानोजीनी. सदरील पस्तीस एकर जमीन हडप केली. त्यामुळे नंतर ज्योतिबांचे वडील गोविंदराव हे भाजीपालाच्या व्य सय सुरू लागले करू लागले याचे मूळ नाव कठ कडगुण तालुका खटाव जिल्ह्यात सातारा येथे होते. हे जी मी आत्ता माहिती सांगली हे तुम्हाला पहिले माहित होती काय?
हो थोडी बहत माहिती तर आम्हाला माहित होती. आणि अ थोडी बहुत आता तुम्ही सांगितली म्हणून माहित झाली. त्याचा खूप खूप धन्यवाद. आणि पुन्हा आम्हाला तुम्ही माहिती सांगू शकता का?
हो मी सांगू शकते ऐ का. ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म अकरा एप्रिल अठरा अठराशे सत्तावीस रोजी झाला. ज्योतिराव केवळ नऊ महिन्याचे होते तेव्हा त्यांच्या आई चे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या बाराव्या वर्षी सावी सावित्रीबाई यांच्याशी झाला. प्राथमिक शिक्षण पुणे येथील पण पंतोजींच्या शाळेत मराठी माध्यमात. झाले यानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इसवी सन अठराशे बार
म वयाच्या च व्या वर्षी माध्यमिक शिक्षण शिक्षण शिक्षणासाठी ठीक पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्येध्ये इंग्रजी माध्यमात त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तलग यामुळे पाच सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. महात्मा ज्योतिबा फुले यांना मराठी इंग्रजी उर्दू कन्नड तमिळ गुजराती इत्यादी भाषा येत असत. तुम्हाला यामधून कोणती भाषा येते? मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, तमिळ गुजराती यामधून कोणती भाषा आहे त तुम्हाला बोलता?
मला यातून फक्त मराठी इंग्रजी आणि हिंदी. ही भाषा बोलता येते. ह
बरं बरं खूप छान! आणखी सांगते मी. वैज्ञानिक दृष्टिकोन असेल असलेले मराठी लेखक विचारवंत आणि समाजसध्रक महात्मा ज्योती फुले यांनी सत्याशोक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्या केंद्रस्थानी ठेऊन, पुरोगामी विचारांची माडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणात प्रोत्साहन देऊन मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मोदीची पहिली शाळा अठराशे अठ्ठे चार साली पुणे येथे भिंडेच्या वाड्या उघडली. आपल्या पुरोगामी विचाराची निर्भयपणे मान्य केली व स्वतःचे विचार आचरणात आणले. हे आताची मी माहिती सांगितली. तुम्हाला समजली काय थोडी तरी?
हो हो मला थोडीफार माहिती समजली तुम्ही सांगितलेली
वा खूप छान आणखी सांगते मी ऐका मनुष्य जातीने श्रेष्ठ ठरत नसून तो गुणाने श्रेष ठरतो ईश्वर एक इश ईश्वर एक असून तो सर्वव्यापी नि निर् कार निर्गुण व सत्यरूप आहे सर्व मनुष्य मनुष्य मनुष्येत्र प्राणी त्याची लेकरे आहेत हा वास्तव्य विचार सण अठराव्या शतकात भिरडीटपणे मांडू सामाजिक शैक्षणिक स्कृतिक कुलमगिरीतो सस् मानवाला बाहेर काढण्याच काम करणारे आणि सामाजिक श श्रेणी किं मवा साांस्कृतिक क्रांतीीची ज्योत पेटवणारे महात्मा ज्योतिबा फुले आहेत आज त्यांची एकोणीसवी जयंती आहे. अता शत्रूंना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता इंग्रजी राजवटीमुळे तो अधिकार मिळल मिळायला सुरुवात झाली पुण्यात पहिली मराठी शाळा शाळा सन अठराशे चोवीस मध्ये ख्रिश्चन मिशन्यांनी काढली होती या शाळेत ग रविंदरावांनी ज्योत ज्योतिबांच्या वयाच्या सातव्या वर्षी दाखल केले ज्योतिबा हे पहिल्यापासूनच कुशागृ बुद्धी मतेचे कष्टारू प्रतिभपन्न अस असल्याने शाळेतील सर्व घटक त्यांनी आत्मसात करायला सुरुवात केली तोंडी गणित सोडवणे त्यांना सहज शक्य होऊ लागेल होऊ लागले त्यांनी अभ्यासातील उल्लेखनीय प्रगती पाहू मात्र काहीच जळफाळ झाला नसेल तर नवलच ज्योतिबा आता मुळ्यात दिवा पाडवे बळा नागर खुंपरे याच्या सोबती दिसत दिवस घालवत हो ज्योतिबा आपल्या वडिलांच्या सर्व गोष्टी एकत्व त्यात पूर्ण करत खरं जुतिवा देव तेरा वर्षाचे असताना त्यांचा विवाह शगुनाबाईच्या पसंतीनुसार सातारा जिल्ह्यातील नायगाव तमच्या खंडोळाची नऊशे पाटलाची चतुात नऊ वर्षाची कन्या सावित्रीशी सठ अठरा अठराशे चाळीस मध्ये मोठ्या आटमाटा झाल्या पुढे शेतीच्या कामाच्या दि दिवसात बा ज्योतिराव आणि गोविंदराव पहाटे उठून मळ्यात जात फुलझडांची काळजी घेत सावित्रीबाई घरातील सर्व कामे आवरून जेवण घेऊन म्हणा जात असेल शेतात सकाळच्या वेळी कामे उरवून जेवण जेवण झाले की सर्व मंडळी आंब्याच्या झाडाखाली जो तीराव सावित्री आणि सगुणाबाई स्वतःची शाळा सुरू करतनीच्या पा ठी व काकडीची पेन्सिल करून अक्षर गिरवत बसत. हे तुम्हाला माहित होते का? मी जे आता सांगितले. सावि त्रिबाईच्या जीवनाबद्दल आणि ज्योतिबाई- ज्योतिबांच्या जी- जीवनाबद्दल
नाही आम्हाला थोडंफार माहित होत तुम्ही तर खूप सुंदर माहिती सांगत आहे, खूप छान तुम्हाला ही सर्वे माहिती कुठून मिळाली आहे?
मला ही माहिती पुस्तकातून मिळाली आहे. कारण मला पुस्तकं वाचण्याचा खूप छंद आहे, तुम्ही अ पुस्तकं वाचतात का?
हो, मी वाचते पुस्तकं पण मी जास्त फार नाही वाचत थोडेफार पुस्त तू का वाचते? आता मला पण वाचाव लागेल कारण का ह्या पाही ह्या सर्व
भूक लागल्या -लागल्या आहे. हो तुम्ही बरोबर बोल्ले. आपल्याला हे सर्व माहित असणे गरजेचे आहे. अ पुढच्या काळात काय घडले? हे आपल्याला माहित होणे आवश्यक आहे तर तुम्ही पण या सर्व गोष्टी ची माहिती अ लक्षात घ्या आणि पुस्तके वाचत चला.
हो -हो नक्कीच मी वाचीन पुस्तकं. आणि तुमचे खूप -खूप धन्यवाद तुम्ही मला ही सर्व माहिती सांगितल्याबद्दल. ठीक आहे मग बाय.
हो -हो ठीक आहे मग.